हॅलो हॅलो आवाज येतोय हा येतोय ना काय करतय मग काय नाही झालं चहा पाणी नाही आता करायच ते
बर बाकी मग
का नाही निवत
का मग काय तुम्हाला बरीचशी माहिती वाटतं ब्युटी प्रोडक्ट बद्दल
ब्युटी प्रोडक्टची का एवढी काही नाही फ अशी काही नाही आपलंच होममेड रे मिेडी
ह आणि तुम्ही आ मेकअपला वगैरे
म्ह वापरत वापरत नाही मी होम मेडिसन ट्राय करते ते म्हणजे स्क्रब वगैरे जे बनवते आपलं तर रेग्युलर म तर पॉन्स पावडर आणि हे फेरडली हे क्रीम युूज करते मी पण मग इतर वेळेस कुठलं तर फंक्शन ला वगैरे हुडा ब्युटीचे वगैरे करते काई काई म्हणजे फे हे अ स्ट्रॉप क्रीम वगैरे हुडा ब्यु ब्युटीची वापरते छान आहे. ब्युटीची स्ट्रॉक पण क्रीम आहे का? स्ट्रॉक क्रीम पण आहे.
आहे का मी ना ते ह्याचे ओरिफ्लेमचेच प्रोडक्ट यूज करते.
खूप जणांनी मला त्याचं पण टाकलं हो क कशे आहेत ते प्रोडक्ट छान आहेत का? ओरिफ्लेम चे छान आहेत ओरिफ्लेम चे म्हणजे ना असं कमी बजेट मध्ये सगळ्यांना परवडण्यासारखे हं. ते च म्हणजे माझी एक फ्रेंड करते ते ओरिफ्लेम च काहीतरी हां हां पण ते प्रोडक्ट कशी आहेत काय त मला माहीत नव्हंत आणि माझे स्किन थोडी सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला काही सुटही होत नाही त्याच्यामुळे मी ते त जास्त घ्यायला घ्यायला ही जात नाही. हां नविन प्रॉडक्ट मी चेंज करत नाही सह
असंय का?
कसं काहीतरी घ्या परत पिंपल्स होतात रॅशेस हे येते ते अन त्याच्यामुळं मी काय त्याच्या ह्याच्या जातच नाही हो न हो न त्याचेपण साईड इफेक्ट्स साईड इफेक्ट् होतात न कोणा स्कीनला काय् सु सुट होतो कोणाच्या काय, त्याच्यामुळे हो ना हो ना हो ना हम्म.
मी ना ते ब्लू ओरिफ्लेम
म हे ओरीफ्लेमचेचं करते पण मी ना आता गेल्या वर्षी ला म्हणजे गावाला गेले होते, सिटी जरा सिटीला मिळतंय. हा हा नवीन काय म्हणून एक फॉ फाउंडेशन घेतलं होतं अ तर
ते मला हजार रुपयाला पडलं. हम्म मग ते आपण तेवढं अ घेऊ शकत नाहीत ना प्रत्येक वेळेस आणि आपण आपलाच विचार केला पण, गरीबांना पण त्यांच्या पण मुलींना वाटतं कि, आम्ही पण मेकअप करावा पण त्यांना पण ते ब
जेट मध्ये बसावं लागतं ना? सगळ्या हो गोष्टी बसावचं लाग बजेटमध्ये बजेट मध्ये नाही बसलं तर कोण घेणार आहे? कोण घेई आणि हे ओरफ्लेमचे सगळेच प्रोडक्ट बजेट मध्ये आहेत. अ च्छा लिपस्टिक वगैरे त्याचं फॉऊ शन त्याची स्ट्रोप क्रिम नाहीये पण अ लूज पावडर वगैरे हे अच्छा अच्छा करतात आणि ते सध्या मला सध्या मध्ये ट्रेंड आलाता ते फेसेस कॅनडाचा फेसेस कॅनडाचा हो-हो मी- ते बघितले पण ते सध्या बंद आहेत म्हणू लागले, मी आता गा गेले होते, पुण्यात तर मला मी विचारले बऱ्याच ठिकाणी ते, अच्छा अच्छा.
फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट तर नाहीत म्हटले ते सध्या क बंद आहे म्हणू लागले ते आता काय माहि
काय माहित, काही माहीत नाही आपल्याला पण, हो आता त्याची ऍड पण एव्हढी थोडी कमीच झाली ना अशी आता ऍड पण त्याची हा कमी झाली आता त्याची ऍड नाहीतर इंस्टाला यूट्यूबला वा परत तेच होतं सगळीकडे फेसबुक वगैरे, मग तेच बघून वाठू लागलं की, म्हणजे एका क्रिममध्ये जर आपला मेकअप होत असला तर आपण यूज करू, हां- तेच ना म काय आपली स्किन पण कशी आपल्या त्वचेला जे प्रकार म्हणजे आं, उत्पादन हे होतात त चांगले वाटतात ते सूट होतात तेच वापरायला पाहिजे ना? उगं दुसरंच काहीतरी वापरलं की पिंपल्स हे- स्किन डल होते, हा ब्लॅक पडते. ते हे प्रॉब्लेम येतात परत, हो न- काय आजकाल सध्या मेकअपचा ट्रेंड चालू आहे खूपच चालू आहे सध्या हो आप कुठेही बघा फुल मेकअप करून असतात लिपस्टिक तेवढीच. आय श्याडो ब्लश, हे ते ब्लश वगैरे ते -रेग्युलर मेकअप करणारे - त्यांना काही वाटत नाही पण आपण काय कधीतरी करतो. तेवढा हेवी मेकअप केला ना ते- छान नाही वाट- म आपल्याला नाही नाही छान वाटत - छान वाटत नाही काय ये आपले रेगुलरली आपण - साडी किंवा सूट घालतो त्याच्यावरही तेवढा हेवी मेकअप- चांगलाही दिसत नाही, आणि म्हणजे कस काही भागात चालतो काही भागात चालत नाही हो खेडेगावात नाही जास्त मेकअप चालत लगेच लोक नावं ठेवतात बापरे किती मेकअप केलाय हिन -हो, लगेच चर्चा करतात लोक, लगेच चर्चा असते लोकांची. हं -खूपच हे ये ते - कोण आठवतात लगे. हां पहिलं कस फेअर अँड लवली चा खूप ट्रेंड होता सगळ्यांच्या घरी फेयर अँड लवलीअसायची. होती आणि आणि आज पण आयब्रो पॉर्डर कुठच हल हे झालं नाही.
नाही पाऊंड्स पावडर वापरतात पण मी फेअर अँड लव्हली नाही, तुम्ही ना ती ओलेची क्रीम ट्राय करून बघा.
ओली. हा नाईनटी नाईन रुपयाला मिळती पण छान आहे ती- अच्छा, हे फेअर अँड लव्हलीन कशी ड्राय स्किन होती आपली, कोरडी कोरडी पडते, कोरडी पडते हो, हा- आणि लवकर ते कस मिक्स पण- नाही, स्किन मध्ये हो मिक्स नाही होत. बरोबर आहे म्हणून मी आता बघा ना, दहा वर्ष झाले ते ओलेचीच क्रीम वापरतेछ चांगली त्याचा रिझल्ट ते स्किन वर पण असतना अस म्हणतात ना, कोणाची स्किन ड्रायअसते कोणा कोणाची ऑली राहते त्याच्यावर पण ते असतात स्किन चालते बर.
आता आमच्या मी माझ्या घरी आमच्या घरी सगळेच वापरतात अस त्याच्यामुळे छान आहे ते पण डेली
एकदम छान आहे. घरोघरी आहे, त्याला काही हेच नाही, त्याला कोणी अजून कॉम्पिटिशन केली. मोनस पावडरला नाही नाही, अजून आहे ते हम्म फेअर लावली पण खूप लोक वापर अऐंशी ट आणखीण ह
हो ना हो ना
हो मग तुम्ही आण क कुठले कुठले प्रोडक्ट वापरतात मग
ज्यावेेळेस हेअर वॉश करायचे.
ट कर ते उद्या केस धुवायचे, म्हणलं ना तर आज मग केसाला हेअर वॉश, हे तेल वगैरे लाल ते एक सोना म्हणून एक दाखवते याला युट्यूब वगैर केसाच तेल हेअर ऑइल वगैर, बर तर मी एक घेतलेलं आहे. त्यांचं बघू आता काय इफेक्ट करतं त्या
नाही आम्ही ते घरीच तर तेलात मेथ्यात थोड्याशा कडीपत्ता, हे जास्वंदाची फुलं, त्याच आपण फरक भरपूर
भरपूर आहे बर का, तसा रिझल्ट टाकायला लगी येत नाही. चार महिने जावे लागतात त्याला, दोन तीन महिने गेल्यानंतर मग त्याचा रिझल्ट दिसतो, तसं म्हणजे कुठल्याही प्रोडक्टचं तसच आहे दोन-चार महिने जावेच लागतात तुम्ही मग कुठल्याही मग चेहऱ्यावरती युज करा किंवा केसाला दोन चार महिने गेल्यानंतरच त्याच म्हणजे रिझल्ट दिस तो आपल्याला, आपण काय करतो ए खादा आठवडा एक महिना बघ.. तो नाही याचा रिझल्ट नाही म्हणून सोडून देतो, कंटाळा आला की सोडून देतो, सोडून देतो. आपण अस कन्टिन्यू प्रयत्नच करत नाही. तेच तर प्रॉब्लेम आहे ना मग. मग अवघड आहे, आजकाल ना म्हणजे सिटीला तर ते फाऊंडेशन हजार दोन हजार आपण घेईल घेईल तसे आहेत. खूप खूप आता जे हे पार्लरवाले वगैरे युज करतात तर त्यांची खूप हे असतात कॉस्टली असतात ना म्हणून ते तेवढे आता पार्लरमध्ये पण जायचं म्हणलं तर किती आहे दोन तीन हजार रुपये फीस आहे, हो नुसतं हो दोन-दोन तीन -तीन हजार घेतायत ते सायडर मेकपचेसुद्धा त्याच्यापेक्षा आपाप ल घरी केल्याला बरं वाटतं मला तर त्यांच्याकडे जाण्यापे
नाही आम्ही कधीच नाही कधी असल लयच आपल्या जवळच लग्न असल तर ठीक आहे मेकअपला नाही तर घरीच हे प्रायम आजकाल ते प्रायमर पुन्हा फेस स्प्रे मिळालाय मे
हो फिक्सर. करण्यास फिक्स करण्यासाठी, हा फिक्स मी एक आणलाय ते ब्ल्यू हेवनचा छान आहे ते बजेट, ब्ल्यू हेवनचे पण छान आहेत, ब्ल्यू हेवनचे छान आहेत प्रोडक्ट, प्रोडक्ट छान आहेत त्याचे, प्रायमर त्याचच वापरते आणि ते आणि सनस्क्रीन पण पाहिजे बरं कंटिन्यू रेग्युलर ‍ सनस्क्रीन पाहिजे चेहऱ्याला माहित आहे. सन स्क्रीन चांगली असते चेहऱ्याला, सनस्क्रीन प्रोटेक्ट करते चेहरा त्याच्यामुळे सनस्क्रीन चांगली च असते कधी. असय का. मी वापर ते कंटिन्यूअस तुम्ही कोणती वापरता? मी सन स्क्रिन म्हणजे असं काही नाही प कुठलीही असते माझे काही हे नाही.
ते म्हणतात नव्ह ते कायतरी एस एफ, एस पी ए ची कायतरी एस एफ ची काही हा हा
ऍक्च्युली आता खरं ना आठवत नाही पण माझ्याकडली माझी छान आहे मी सनस्क्रीन थोडी कॉस्टली आहे पण इफेक्ट चांगला आहे. आता घेऊन पण मला पाच सहा महिने झाले आणखीन काही ते संपली नाही. कितीची होती तुमची रेट? हम्म सात सात साडेसातशेची काहीतर आहे. फोटो पाठवते मी तुम्हाला हो पाठवते मी फोटो तुम्हाला, छान आहेत ते पण प्रोडट मी काही सनस्क्रीन तेवढ वाप प्रायमर वापरायची मी कलर बारच वापरायचे प्रायमर पण आ ताशात बंदच केल अशात कुठं जातही नाही प्रायमर फक्त मेकअप कयचे पहिले वापरायचे. सनस्क्र्रीन तेवड मिट डेली लावते. बाकी चेहऱ्याला डेली काही युज करत नाही मी. पण सन्न्सस्कीन रोज राजी ये रेग्युलरली राहतेच माझे
असं आहे का? आता मला टाका फोटो तुमच्या सनस्क्रीनचा.
हो हो पाठवते मी. मी पण वापरून बघते हो चालत की आणखी नवीन कळालं मेकअप तर सांगा. हो हो सांगन मी. बाकी काय? चालले मग आणखीन.
काही नाही निवांतय.
चहा करायला आता. आता स्वयंपाकाची तयारी करायची असेल ना? स्वयंपाक थोडस उशिरा चालते करा मग, करते मी नंतर. हो हो बाय हो थँक्यू